हॅलो..
हॅलो.. आवाज येतोय का? हा येतोय- येतोय आवाज.
हा येतोय काही नाही. चालू आज संडे निवांत सगळ.
हो...
दहावीला किती टक्के पडले?
दहावी ला नाईंटी वन.
नाईंटी वन पडले का?
हो ऍडमिशन होत नव्हतं कारण कि सायन्स ला पर्सेंटेज नाईंटी फाय अभाव लागत्या.
मग भेटला ऍडमिशन तरी हो.
बरं झालं सायसला कुठला गूम घेतला? दोन्ही. दोन्ही ग्रुप घेतले. माचला मा. मॅथ्स फर्स्टर ठीक आहे अकरावीला मॅथ्स ठीक आहे पण बारावीला मॅथ्स. नाही ठेवलं तरी चालतं आपल्याला जो पाहिजे तो विषय ड्रॉप करू शकतो.
हा. आणि कॉमर्स घ्यायला तर कॉमर्स खूप हार्ड आहे.
आणि हिंदीच्या हिंदी मराठी असेल ते हिंदी ऑप्शनल न असताना हिंदी. का मराठीच्यार? म्हणजे काय? मराठीला व्याकरण ला आहे ना, प्रॉब्लेम होतो ना व्याकरणभ्यासोकांना मत नाही.. त्याप त कस फटापट होऊन जात. हम्म सोप असतं त्याच्यामुळे फटाफट होऊन जातं हिंदीच.
हो. इलेवन्थच काय नाही इलेवन्थ अशी होऊन जाते. के एस के डब्ल्यू..
अच्छा अच्छा. थ तिथं माझे मित्र एक के एस के डब्ल्यू ला उगले.
अच्छा.
हम एचओडी आहे केमिस्ट्रीची एचओडी येते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मी बोलीन वाटलास त्यांच्याशी.
नाही अजून तर मला सर वगैरे माहिित. नाही कारण की गेलेलं नाही आजच ऍडमिशन किवा आता कॉलेजला जाला. स बोल तेव्हा समजा हळूहळू अजून, मॅरिटचे लिस्ट लागत.
म्हणजे तो एक अजून पंधरा वीस दिवस जातील एक. अ म्हणजे जून राईल पूर्ण जुलै म.
माहिती नाही पहिल्या लिस्ट म नाव लागलेल की दुसऱ्या लिस्ट म.
मेरी रिलीज करती्या लागेल. पहिला नाही तर दुसऱ्याला लागेल एखाद्याने जर सोडलं तर पहिल्या लिस्टमध्येध्ये एकच असतं लोक घेतले ना. म्हणजे काय दोन तीन कॉलेज टाकून ठेवलेले असतात मग. ेत नाही लोक पण समजा इथे त्याचा नंबर आलाय. पण त्याला दुसरीकडे जायचं मग ती लिस्ट खाल्ली होती ना. त्यावेळे मग सेकंड मेरिट लिस्ट ते ऑटोमॅटिक ते वरती येत अससं होतं. आणि नंतर मग. म लस लाग. अस आणि राहिलेले मग मॅम हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. आवाज येतोय हॅलो.
हा आवाजच नव्हता.
हाता बोला मधिच गायब झालं.
हा. नाही मेरिटची लीस लागतील तेव्हा समजल आता.
हम्म. तुज काय? गेला का शाळेत?
कोन?
भाऊ भाऊ तुझा.
नाही आज संडे सुट्टी.
अरे हा ह संडे सुट्टी आहे नाही का? मग काय धिंगाणा असल धिंगाणा चालू असेल तुझ काही विषय.
हा सगळं हळू, हळू लेट उटायचं कारण की रोज लवकर उठायला लागत, झोप नाही होत मग.
हम्म, कोण आलं घंटी वाजू राहील?
कुल्फीवाला.
कुल्फीवाला आला काय?
हा.
बर आलो.
बाकी काय म्हणताय, जेवण वगैरे झालं?
जेवण झालं आता. जस्ट आम्हाला सुट्टी असते ना आज ऑफिसला. हम्म निवांत मग.
आज काय तर सगळेजण सोबत पोरं वगैरे त्यांचा कल्ला
हाय ना दंगा चालू आहे त्यांचा सकाळचा. बसलोय आता निवांत. थोड्या वेळाने बघू काय आहे काय नाही, जायचं चक्कर मारायला कुठतरी. फिरायला.
संडेच रात्री आहे दुपारच ऊन खूप असतं.
हम्म नाही संध्याकाळी पाच, सहा वाजता निघायचं. मग एखादा मंदिर विंदिर झोडून यायचं.
हा.
चालतंय.
बाकी काय म्हणता? अजून तर काहीच नाही.
चालू करायच ना, अभ्यास थोडा थोडा.
हा आत बुक्स वगैरे पण बघायला लागतील.
बुक्स बघयला लागलं मेन म्हणजे आणि मेन काय आहे की सा केमिस्ट्री सगळ्यात मेन आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्स बाकी काय नाय मॅथ्स सोपं आहे अकरावीचं. मॅथ्सला जास्त फिजिक्स आणि केमिस्ट्री मेहनत. दोन, दोन सब्जेक्ट आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे तोच मेन एक इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच लोकांना केमिस्ट्रींना डोक्यावरून जाते. म्हणजे सुरुवातीला समजत नाही, कारण ऑर्गेनिक केमिस्ट्री समजत नाही लवकर लोकांना.
बरे.
ते समजत नाही लवकर. त्याच्यामुळे ना लोकांना डोक्यावरून जात ते आणि ते उगले ते केमिस् स्ट्रीचे एचओडी आहेत मला वाटतं.
अं हा वाटत सायन्सचे.
हा तेच ना काय त्यामुळे काही टेन्शन नाही. प्रॅक्टिकल वगैरेला करतील हेल्प, पण थेरीला वगैरे ते आहे थोडं स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे करून घेतात, पण चांगलं आहे ते म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे. ते मला वा अ अ नाही, नाही म्हणलं तर त्यांची वीस, बावीस वर्षाची सर्व्हिस झाली. ते प्रायव्हेट क्लासेस पण घ्यायचे मला वाटतं कायतरी.
अच्छा.
हम्म प्रायव्हेट क्लासेस असलं तर मग एखाद तिकडे क्लास लावला तरी चालतो त्यात काय विषय नाही‌. त्यांच्या इथे बघायच विचारतो त्याला मी क्लास घेतात बितात का काय
चालल ना.
आणखीन काय?
काय नाही निवांत सगळं संडे आज.
हा, हा, हा, हा, हा.
बाकी पोरं काय करता?
चाल अभ्यास करत बसला एक एक खाली खेळायला गेलं.
च म्हण आवाज नाहीची शांत आहे नाही. तर टी. व्ही
दंगा चालू असतो की. गेला खाली खेळायला एक बसला अभ्यास करत.
अच्छा. जेवण झालं?
जेवण झालं मगाशी झालं जेवण. तुमचं? काय खाल्लं आज संडे असेल आज मटन बरोबर. मटन का चिकन?
मटन. कारण की संडे एक दिवस असतो. नाही तर उपवास वगैरे चालू असतात बाकीच्यांचे.
मजा आहे मग संडेच मस्त मटन बिटन आवर खाऊन.
आह.
हम्म.
तुम्ही काय करता मग जॉब?
ज मी केमिकल इंजिनिअर आहे ना मी जात तिथे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून बसतो.
तुम्ही काय केलं होत महिल ट्वेल्थ नंतर?
बारावी नंतर डिप्लोमा केला होता केमिकल इंजिनिअरिंगचा. हा बघा बस
अ खूप हार्ड असेल ना मग ते पुडच?
इंजिनिअरिंग ला मॅथ्स सगळ्यात हार्ड असतं.
हा.
आणि केमिकल इंजीनियरिंग ला ज सगळे सब्जेक्टच हार्ड असतात म्हणजे फंडामेंटल सबकेमिकल इंजीनियरिंग सगळ्यात बेसिक म्हणजे आता तुम्हाला केमिस्ट्री असते ना, आम्हाला पूर्ण केमिस्ट्री नाही पूर्ण आता समजा साखर साखर कशी बनते त्याची पूर्ण फ्लोशीट असते. म्हणजे सकाऊस आणण्या पासून तो कसा प्रोसेस होतो, काय होतो तिथपर्यंत सगळ्या डिटेल मध्ये स्टडी करायचा असतो. आता अल्कोहोल समजा अल्कोहोल म्हणजे ग्रेन्स पासून बनतय का ह्याच्या पासून बन पूर्ण डिटेल आम्हाला इंजिनिअरिंगला स्टडी असतो, म्हणजे द्राक्ष आणण्यापासून त्याच फर्मेंटेशन करण्याप पासून त्याचं अल्कोहोल काढून मग त्याची पॅकिंग करण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस असतेओ इंजीन निअरिंगला आणि अकरा बारावीला बेसिक केमिस्ट्री असते.
आकरावी बारावी पण मग बारावी नंतरचं लवकर समजत नाही कोणत्या फिल्डमध्ये जायचं. सायन्स असल तर मग खूप सारे फील्ड्स ओपन असतात आपल्यासाठी.
सायन्स नंतर बऱ्यापैकी बऱ्यापैकी फील्ड ओ पन असतात सायन्स नंतर आर्टसला आणि कॉमर्सला लिमिटेड पण कॉमर्सला आहेत आता पण कसंए हां पण कॉमर्सला मग एक सिलेक्टेडच हे स्कोप आहे. आर्ट्सला तर असंही तसंही काही स्कोप नाही. आर्ट्स करायचं आणि मग कॉम्पिटेट ट एक्झाम म्हणा किंवा मग तुमच्या ह्याला अ एक स्पर्धा परीक्षा जर करणार असल तर त्यांनी आर्टस करायचा आणि आर्टस करत करत स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. एवढाच एक ऑप्शन असतो.
म लँग्वेजचा प्रॉब्लम असतो.
लँग्वेजचा प्रॉब्लेम सगळ्यात मेनए आणि मेन म्हणजे काय की अ लिहायला खूप लागतं.
लेहायला पण तेवढी कॅपसिटी रिडिंगची आणि माइंड मध्ये ठेवायची. पाहिजे मग तेव्हा आर्टस काय वाट
हा आर्ट्स म्हणजे काय जो हुशार माणूस आहे त्यांनी आर्टस घ्यायचं आणि त्यानी अभ्यास करत करत इकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची. त्या लोकांसाठी आर्ट्स बेसिक कारण मग हे आर्ट्सला काही जास्त वेळ अभ्यास करायची गरज लागत नाही. कॉमर्स मध्ये अकाउंट्स एक सब्जेक्ट असतं ना
पण ज्याचं मॅथ चांगलं त्याच्यासाठी काय वाटत नाही.
हा मॅथ चांगलं असलं त अकाउंट्सचं होऊन जातं ते काय प्रॉब्लेम पण मॅथ्स जर चांगलं नसल तर मग सायन्सला हे नंबर ऑफ स्कोप आहे म्हणजे कमीत कमी पुढे आहे ना तुम्हाला नाही नाही म्हणलं तर एक पंचवीस ते तीस ब्रां ओपन होतात, तिकडे कुठेही जाऊ शकता सायन्सला, मेडिकल आहे, त्याच्यानंतर फार्मसी आहे त्याच्यानंतर डीमएलटी ए बाकी सायन्सला नंतर तुम्ही मग हे करून सायन ग्रॅज्युएशन करून पीएच डी करू शकता, म्हणजे तुम्ही आर एन डी डिपार्टमेंट सुद्धा जाऊ शकता. भरपूर हे बायलॉजिकल असलं तर मग हा डी एम एल टी करता येतं. त्याच्यानंतर मग अजून बरेचए बरेच बरेच आहेत. बरेच स्कोप आहे म्हणजे सायन्स नंतर अ ग्रॅज्युएशन केलेले तर आता लेक्च रर सुद्धा हेत, बायलॉजी वगैरे केलेले बराचस स्कोपे त्याला.
चा मी पण करते नंतर फोन. बाकी निवांत आज संडे.
ठीके चालेल चालेल. ओके चल बाय बाय.
प्रताप काका असते